हा येतोय का वाईज क्लिअर
हा येतोय की बोला.
काय करालायसा.
काय नाही बसून.
व चहा वगैरे झाला.
हा झाला की तुमचा.
हो हो आत्ताच म्हणजे आता जरा दुपारचीच वेळ आहे. मग कसं जरा थोडं वातावरण वेगळं झाल्यामुं चहा वगैरे नाही केला. तर एक थोडा वेळ जरा बसून चहा करायचं म्हंटलंपर्यंत तुमची आठवण आली
हा बोला.
आप म्हणजे आयुष्यात काहीतरी म्हणजे आता योगासनाचं काय महत्व व हे त्याच्याबद्दल थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. हम्म हम्म हम्म तर तेच म्हंटलं तर आपल्याला कस अस आपल्या आयुष्यात कि आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी असतात तेवढ घेत नाही. मग मग त्याबद्दल थोडं तुमच्याशी डिस्कस करायचं होतं. आणि म्हंटलं मग तुम्ही फ्री असाल का नाहीतरी मग बोलायचं असं म्हणजे ते महत्व पटवून द्यायचं म्हंटलं.
हा हा.
हम्म तर आता योगासन म्हणायला गेलं तर योगासने ही आपली भारताची प्राचीन परंपरा आहे. तुम्हाला माहितच असेल. तर ह्याचा योगाचा युगम हजारोपूर्वी झालेला आहे म्हणजे हजारो वर्षा पूर्वी झालेला आहे तर योग म्हणजे काय आता बघा कि शरीर मन आणि आत्मा याचा समन्वय नियमन योगासने आणि केल्यान आपलं शरीर मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते हेन
होय हो
तर योगासनाचं असं काही महत्व तर आता कसं बघाय गेलं तर आपल्या जीवनात म्हणजे आता ाव ळीच जीवन झालेलं आहे आणि ताणतणाव चिंता घरात वगैरे काहीतरी भांधण इतर गोष्टी काय आपल्या म्ह ोक्यात असतात त्यामुळे आपलं कस होते की म्हणजे आपलं थोडं चिंता ल्यामुळे आपण प्रेशन म किंवा डार्क सर्क हो किंवा इतर काही गोष्टी पिंपल्स वगैरे येतात त्या कारणांमुळे आणि अशा पद्धतींमुळे म्हणजे आपल्या चिंतान वगैरे म्हणून आपल्या शरीरावर दिसून येते जर पिंपलच्या रूपात असू दे कवा आपलं शरीर म्हणजे साथ देत नाही आपला थकवा थकवा येतोय आपल्याला परत उन्हातून आल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे म्हणजे अचानक दरने च येणे असे काही आजार उद्भवून येतात आपल्या शरीरात बघा मग अशा वेळी मग अशा वेळी आपण काय करायचं की आपलं शरीर जर चांगलं ठेवा असे तर चांग उपयुक्त आहे हे योगासन हे तुम्ही रोज करू शकताय असं मला वाटत तरी मग त्यानंतर काय होते की आपलं म्हणजे आपण रोज रोजच करतोय असं नसते आणि पहिली गोष्ट आपल्याला त्याची सवयी पण नसत्या
होय
अचानक जरी योगासने करायला गेलं तर ते पहिल्यापासून सुरुवात पण त्याची करायला लागते आणि या्यामुळेळ काय होते आपलं शरीर ल लवचिक पण बनते स्नायू म होतात आणि मन सुद्धा शांत होते तर तुम्हाला मी याच फायदे सांगेन ण का फा नंतर मी तुम्हाला हे सांगेन की ते असणं कशी करतात तर हेण काय होते आपलं शरीर निरोगी राहते तंदुरुस्त राहते त्यानंतर मानसिक तणाव कमी होतोय एकाग्रता स्मरण शकती सुद्धा वाढते त्याचबरोबर रक्तभिसरण सुधारते रोग प्र्रतिरक शक्ती वाढते वजन नियंत्रित ठेवते परत झोप चांगली लागते श्वसनक्रिया सुधरतील हे काय झालं आपल्या योगासनाचे फायदे झाले तर आता तुम्ही हबद्ल क वन नि्रित राह कस झा की लोक ो म्हणजे ख म्हणे खची पद् म्हणजे डी तुकट अशा असत्या तम् बघा तर ते पालेभाज्या लहान मुलं खात नाहीत त्यामुळे चेहऱ्यावर आपल्या पिंपल्स किंवा लहान मुलांच्या चेहऱ्यावर काय चट्टे उठणे किंवा असं काहीतरी उद्भवणे य तर हे उपासना आपण केली पाहिजे त्याने मानसिकता बोलायला गे तर आ च्या युगात सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक तणाव आहे को सग म्हणजे कोठलं पण अस दे त्याबद्दल आप म्हणजे तणाव जो आहे तो हा कमी करतोय परत चांगली झो काय होते की आपण म्हणजे टेन्शन म असलोिं कोण तरी विचारात सतत असल्यामुळे काय होते की आपलं सतत म्हणजे आपल्याला झोप लागाय लागत नाही लवकर तर हे त्याच्यासाठी झोप पण चांगली लागत तर असं हे त्याच फायदे आहे तर मी तुम्हाला ताडासणविषयी सांगेन कि म्हणजे ताडासणच महत्त्व तर काय आहे की उंची म्हणजे आपली वाढत्या आणि जी ज्यांना उंची कमी असतात त्यांनी हे वगैरे रोज डेली एक पंचेचाळीस मिनिट जरी केलं तरी हे खरच खूप म्हणजे चांगलं आहे ते तर ताड असल तर ताडासण करताना काय करायचं की आपण सरळ उभे राहून हात वर करायचं आपलं हा तर हा तो वर आपल्या शरी ताण द्याय त्यामुळे आपल्या शरीर या आप शरी रआहे म्हण सळर रेषेत राहतआपलं जास् म्हणजे हाडा असतात ती आपली म्हणजे जी ज्यांची वाढ रोपलेली असत ते परत जॉईन होत अस ते म्हंटलं जातं त्यामुळे ते उंचीला जिवडण्यास मदत होत्या असं एक ताडसाच म्ह त्याचबरोबर वृक्षासन आहे हे काय करायचं की ए पायावर उभे राहून आपण दुसरा पाय कराय आपल्या मांडीवर ठेवला ठेवायचा आणि हे आसन एक केलं जाते तर हे आसन कशासाठी केलं जाते की आपलं अ एकग्रता वाढण्यासाठी आणि संतुलन सुधार म्हणजे सुधारण्या हेक्षन आहे लहान मुलांनी करायलाच पाहिजे कारण लहान मुलं एकाग्र नतात तिकड तिकड फिरणे हच म्हणजे हे असतात त्यामुळे हे त्यांना एक आन शिक पाजे आपण त्याच तिसं आहे म्हणजे भुजगासन तर याना काय आपण सापपणा काढल्या म्हणजे काढल्यामुळे आपण काय होते की शरीर आप उचललं जाते यामुळे आपला पाठीचा जो कणा आहे तो मजबूत होतो आणि पाठदुखी कमी होण्यास मदत होते तर आता सध्याच्या ह्याच्यात कस आहे की आपलं आयुष्यात म्हणजे आताच्या ज्या महिला आहेत ज्यांच र वगैरे झालेला आहे किंवा ज्या म्हणजे म्हणजे बा पंचा पस्तीसच्या वयाच्या ज्या बायका आहेत त्यां पाठदुखी डोकेदुखी म्हणजे जास्त असते कि आता बघा ऐकायला गेलं तर पाठदुखी जास्त आहे तर हे त्यांनी आसन करायला पाहिजे हे त्यांचीशी्री फायदेशीर ठरते तर आता दुसरं बोलायला गेलं तर वज वज्र असल तर हे काय आसन असं एकच आसन आहे ते जे जेवल्यानंतर आपण सुद्धा करू शकतोय यामुळे आपली पचनक्रिया सुधारताय किंवा जेवणा आधी सुद्धा तुम्ही करू शकताय तर हे आसन लहान मुलां आपण दोन्ही पण करू शकतो कारण हमुळे आप वन आपलं वजन पचन क्रिया सुद्धा सुधारण्यास मदत होत्या तर असं हे आहेत आणि ते पाचव जरी बघायला गेलं तर हे पण खूप महत्त्वा आहे तर हे काय पभ तर हमुळे का आप ध्याना सर्व म्हणजे आपलं जे ध्यान आहे ते भ आहे सध्याच्या म्हणजे मन शांत नसल्यामुळे का नाही आपण हे आसन करायला पाहिजे तर सर्वात प्रसिद्ध आणि अ प्रसिद्ध आसन आहे हे आणि करायला पण खूप सोप्पं आहे यामुळे आपलं मन शांत होते आणि एकाग्रता सुद्धा घण वाढत्या तर आता स बघायला गे तर मी म्हणजे प्रथ मला हे खर खर आवल कारण आता हे प्राणी सुद्धा आसन करतात कि म्हणजे न सूर्य नमस्कार आणि हा बारा म्हणजे बारा आत्मांचा समूह यामध्ये आपण संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि ऊर्ज ऊर्जा सुद्धा राहते आणि निर्माण होते तर आप तुम्ही ऐकलं असाल की काही काही काही वेळा आपण असं ऐकतो की माणसं म्हणतात की सकाळी ज्यावेेळेस म्हणजे सर्प मधील तर आपला साप हा प्राणी म्हणजे उठल्यानंतर काय करतोय तो प्राणी कि उठल्यानंतर म्हणजे की तो गार गव जास्त प्रात असतोय तर तो अस म्हट जात की त उठल्या उठल्या आपल्या सूर्य नमस्कार करतोय त्यानंतर जी त्याच आहे कंटिन्यू करतोय असं म्हंटलं मी ऐकलं आहे त सुद्धा म्हणजे सुरत त्याच महत्व आहे तर त्याचबरोबर ण स तण कोणती ताडासन आहे वृक्षासन सांगितलं भुजगासन सांगितलं वज्रासून सांगितलं नर् नमकार ज तुम् अस करणार आहेत तर ह्यासाठी मी तुम्हाला म्हणजे काय काळजी घ्यायचीय याविषयी सांगेन यासाठी बघा म्हणजे योगासने म्हणजे रिकाम्या पोट म्हणजे ही करावी म्हणजे ते आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही आणि त्याचा फायदा पण चांगला मिळेल आपल्याला परत स्व हवेशीर वाताना वातावरणात हे करायला पाहिजे आणि सक सकाळच्या वेळेस केल्यावर फायदा ह्याचा भरपूर मिळतोय कारण आपलं शरीर रात्री निवांत असतय आन सकाळी उठल्यानंतर ते आपल्याला हे होतय आणि कोणतंही आसन घाई गडबडीत करायच नाही कारण काही गडबडीत केलं त त्याच आपल्याला शरीरात अ काहीतरी होऊ शकते त्यामुळ आणि जर ही आसन करायची असतील तर कोणाच्या मार्गदर्शना खाली करायची म्हणजे ते तुम्हाला चांगलं म्हणजे आपलं शरीर साथ देईल आणि शरीर राला म्हणजे त्याचा बेनिफीटस पण चांगला मिळल आणि शरीराला त्रास म्हणजे होत असेल समजा आता तो कोणत तर आता ताडासन करताना जास्त चर शरीराला ताण पडला तर त्याचबरोबर ते थांबवावं कारण जास्त पणच्या शरीराला अचानक जो त्रास दिला आपण द्यायला गेलो तर ते आपल्या शरीराला सहन होत नाही तर म्हणून म्हंटलं तुम्हाला तर आता मी हे तुम्हाला काय सांग तल कारण आपला आत्ता जून महिना चालू आहे तर हा अ जून दरवर्षी म्हणजे एकवीस जूनला आपला दि अ आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतोय आपण म्हणून म्हटलं तुमच्याशी हा म्हणजे स हे कराल म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी याच म्हणजे नियोज व्यवस्थित घरी कराल तर शाळेतली मुलं सुद्धा म्हणजे ते खूप आवडीने करतात ना त्यामुळ म्हंटल ह्म आणि ते चटई वगैरे नेऊन तित शाळेत वगैरे ते केल जातय अस अस आनि ते खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते हा दिवस तर खरंच थँक्यू एवढा वेळ ऐकून घेतल्या